हां बोला काय करताय?
तुम्ही कोणत्या कॉलेजला होतात?
मी शिवदारी.
अच्छा तिकडे कस म्हणजे सर लोक कसे होते तुमचे?
मस्त होते बघा सर लोक कोण कोण आपल्यापेक्षा थोडे मोठे म्हणजे आपले एज सारखे. फ्रेंडली वगैरे होते हा.
आम्ही तर खूप मजा केली शाळेत अस
हा कॉलेज लाईफ खूप भारी असते.
हम्म हम् तेच ना.
हा जायचं यायचं.
एवढी मदत करायचो ना आम्ही
हा बघा कॉलेज लाईफ एकदम भारी असत्या.
हम्म आणि आमचे एक सर होते मला आ ता दोन झाले आता तिसर चालू हे.
सेम आहे आपलं.
अच्छा.
माझं पण आता सेम तिसरा वर्ष चालू आहे सव्वीस एप्रिल ला लग्न झालंय माझं.
हो काय हा माझ प आया मग सेम माझं सव्वीस एप्रिल माझी पण तीच सेम आहे डेट लग्नाची.
काय योगा योगा आहे मला.
हा सेम सव्वीस एप्रिल लाच झाल आमचा. चोवीस, पंचवीस, सव्वीस, हा ऐप
हा हा बर.
दोन हजार चोवीस.
बघा कसलं भारी नशिब हाय आप आपल सेम आणि फर्स्ट कॉल पण सेम झालाय.
कॉल आहे ना तेच ना. मग,
हम्.
आमचे एक सर हो ते आवडीचेच म्हणजे आम्ही काही बोलू काहीही आम्हाला काहीच बोलणार नाही का मोरे का पण हे आमचे फेवरेट त्यांचे म्हणजे आम्ही जिकडे होतो ना कॉलेजला तिकडे बहुत आमच्याच गावातले असायचे ना तर आमचं गाव असं डेंजर सगळी ओल्ड डेंजर म्हणून ओळखतात सगळी त्याच्यामुळे आम्हाला कायच बोलायचं नाही कोण सर लोकं.
हा भीती गावाची.
भीती आणि नाही तस म्हणजे आधीची पण लूट अ पोर पोरी होती ना त्यांनी काय ते कांड वगैरे केले असतील. चाले त्याच्यामुळे
आजकाल ते प्रमाण पण खूप वाढलंय.
हा.
हा लहान लेकरांपासून मोठ्यापर्यंत.
मधली सुट्टी वगैरे झाली की आम्ही फलून वगैरे जायचो की दुसऱ्या दिवशी सर् लोक प्रेझंटी घ्यायची कोण अपसेंट दिसला किंवा त्यांचे नाव सांगायची.
हा.
मज्जा यायची पण ती लाईफच वेगळी होती.
वेगळे होती आता पण वाटतय कधी कधी आता कॉलेज ला जाणारे मुली मुले ना बघितल ना
आणि आम्हाला एक स्ट्रेट मॅडम होत्या त्यांचा पण सरनेम मोरेच. आणि आम्ही काय अभ्यास वगैरे केला नाही ना तर नुसत्या आम्हाला बोलायच्या काय माझ्या मोरे आडनावाची तुम्ही वाटच लावून टाकली. आम्ही बोलायचो, तू आ तू आधी बोलू वेगळ्या सरनेम्याची होतीस आता लग्न म्हणून बोल मोरे झाल आणि आम्ही का ऑलरेडी मोरीच होतो ना.
हा.
ती आम्हाला नुस सारखी बोलायची पण आधी आमचच मोरे सरनेम हो. हे आम्हाला सारखे म्हणायचे काय मोरे मोरे नुस्त मोरे काय आहे. माझ्या मोर्या नावाचं वाटत लावून टाकल. आम्ही जाम तिला जाम तिला काय पण बोलायचो. आणि तिला सगळी वर्गातली घाबरायची.
हा मॅडम र
हा मॅडमला खूप घाबरायची म्हणजे त्यांचा पिरियड असला ना. की सगळी शांत आणि जर ती गेली त्या गेल्या ना मॅडम म्हणजे वर्गातून. ते जाम गोंधळ असायचा हा खूप मज्जा यायची.
हा कॉलेज लाईफच वेगळी असते. तुमचं काय झालंय शिक्षण?
मी बारावी झाले मी पुढे हा पुढे. करायचं होतं पण जरा घरच जरा प्रॉब्लेम होत ना माझ्या. म्हणजे माझी आई आजारीच होती ना. म्हणजे आता नाहीय मग तुझ.
ह.
त्याच्यामुळे नाही शिकता आला पुढे मला मगं घराची जिम्मेदारी माझ्याच.
हा सगळं पुढे तुमच्याक जा्यायला.
म्हणजे घरात होते म्हणजे मोठी मीच म्हणजे माझ्या बहिणीचा मोठ ्या बहिणीच लग्न झालंला मग तिच्यानंतर मोठी मीच हा तिच्यानंतर मोठी मीच मग त्याच्यामुळे माझ्या. सगळी जिम्मेदारी.
हा जिम्मेदारी पडली अच्छा. त्यामुळे राहिलं शिक्षण
त्याच्यामुळे राहिल आणि तर लग्न केलं नंतर मग त्यांना बोलली होती माझ्या मिस्टरांना कि मला शिक कायचय ते बोलले. कशी तर नंतर काय लग्नानंतर मी लगेच राहिली ना मग. मग बाबू झालं की मग काहीच नाही. कर कालं मला पुढे.
दोन तीन वर्ष. क तरी हे मोठे हे पण काय करताात येत नाही.
हम्म बाबू झाल्यावर मग सगळच राहिलं करायचं. आता बघू आता अजून आहे माझी इच्छा मेहंदी कोर्स करायची. माझी आवड आहे त्याच्यात बघेन जर आता हा मोठा झाला की करेन.
हा म्हणजे दहावी नंतर ना आर्ट्स कॉमर्स काय केलं.
आर्डसच कॉमर्स पाहिजे होता पण मला भेटले नाही पर्सेंटेज कमी होते फारच. त्याच्यामुळे दहावी ला खूपच कमी होते. ते तुम्ही हसाल मला.
नाही असं काय नाही काय नाही असं. माझ नाही नाही माझ. कॉम सेकंड इयर झालाय थर्ड इयर करत होते. मला पण प्रेग्नेन्सी राहिल्यामुळे गॅप घेतलं मी.
अच्छा नाही मला पर्सेंटेज खूप. कमी भेटले त्याच्यामुळे मग नाही भेटलं मला कॉमर्स पाहिजे होता पण ते फीज खूप होती भरायची एवढा एवढी कंडिशन त्यावेळी एवढी कंडिशन नव्हती ते ना त्याच्या मुले म नाही भरलं आणि पण करता येत नाही कारण का बाबू आहे छोटा आणि आता एज पण गेली शिकायची
हा नाही असं काय नाही कि
नाही हां कारत माझ ट्वेंटी एट आता लागलं ट्वेंटी एट मला
म ट्वेंटी एट लागला का आ मी आता तर ट्वेंटी थ्री ची आहे अजून
काय बोलताय मग तुम्ही खूपच लहान आहात म्हणजे तुम्ही मग तुम्ही लग्न कोणत्या एज मध्ये केलत
मी ट्वेंटी टू ट्वेंटी मध्ये केलं तआता ट्वेंटी थ्री लागली
खूपच लहान वयात, आमच्यात एवढं लहान वयात नाही करत म्हणजे माझ्यां बहिणीच झालां नाईन्टीन मध्यें मी माझं कधी हां ट्वेंटी फायंव होतं तेंव्हा लग्नं केलं मी
हां माझ्यां मिस्टरांचं त्यांनी पणं म्हणलं होतं एंगेजमेंट करूंन आम्हीं दोन वर्षे सोडणारं आहे एवढ्यां लवकरं करणारं नाहीं फक्तं मलां मुलंगी एंगेजमेंट करूंन सोंडा म्हणजे त्यांनां घाई होती नां मगं त्यांच्या आई वडीलं पणं एक्सपांयर झालते
हाहा म्हणून
मग त्यांच्या आजी एकटेच होते त्यांची इच्छा होती की नातवाचं लग्न बघावं
हां..
मगं ते एकदंम सिरियस झाल्यांमुळं लवकरं लग्नं केलें मी नोव्हेंबर मध्यें बघांयला आले फेब्रुवारी मध्यें एंगेजमेंट केले मगं म्हटलं दोन तीनं वर्ष मी सोडणांर आहे एवढं कां लवकरं लग्नं करणारं नाहीं
तेच आणि लवकरं लग्नं करूंन पणं कांहीं नाहीं म्हणजे पौर झाले की संगल मगं राहतं तसंच
हां मगं दोन वर्ष मी म्हटलं मी तरी आमच्यां घरच्यांना विरोध केलां तरं मी लग्नं करतं नाहीं म्हणून लग्नं करतांय माझं मगं सगळें समजावले
हां मलां पणं सगळीं माझं लग्नाचं वयं नव्हतं झालां नुस्ती पाठी लागले नुस्ती पाठीलां अरे पणं करायलां ठीकं आहे पणं घरी पणं कोणतरी जबांबद जबाबदारी करणारं पाहिजे नां माझी सिस्टर आहे पणं तिकशी लहांन आहे नां मगं तिलां कसं एवढी लगेच जिम्मेदारी आतां मगं आतां करं करते ती माझं लग्नं झाल्यांपासूनं
हां..
पणं तेंव्हा ती खूपचं लहांन होती नां तेंव्हा कांहीच नव्हतं तिला समजतं तेंव्हा ती शिकतं होती
हां हां.
ते झाले आतां बीकॉम झांले ते पणं
हां..
आतां असतें घरी ते हां म्हणजे ती पणं जॉब करते
तुमच्यांपेक्षां लहांन
हां माझ्यांपेक्षां लहांनचं आहे ती
म्हणजे तुमच्यां अगोदरं तिचं लग्नं केलां तं
नाहीं छोटी आहे ती मांझी मोठी सिस्टर आहे तिचं लग्नं झालं आधी
तीघैत वहिनी तूम्ही
आम्ही एकूंण पांच जणं आहोतं आम्हीं चौघी बहिणी आणि एक भाऊ आहे मलां
पांच मोठी की फॅमिली तिकंडे
हां
हां आमच्यां इकडे आम्हीं दोघंच आहे बहीण आणि
मस्तं मगं एक एक जणं असतं त्यांचं कसं लांड असतात नां कसं माझ्यां भावाचं खूप लांड आहेत तो कसां आहे एकूंणतां एक नां चार महिनेचां मगं त्यांचे खूपचं लांड होतात
हो कां
त्यांला जे पाहिजे ते कसं भेटतं नां आम्हांला पणं भेटतं असं काहीं नाहीं पणं तो खूपचं कं लांड कां सगळ्यांचा
एकूलतां एक असल्यांमुळें होतयचं लाड
हम्मं हम्मं सगळ्यांचं चां लाड
हम हं तरी लग्नांनंतर नां कॉम्प्रोमाइजं खूंप करावं लागतय
खूपचं जसं आपणं माहेरी राहतो जसं रहातो नां तसं ईकडे सासरीे नाहीं राहू शकतं असं तेचं तरं प्रॉब्लेम आहे नां सगळा तेचं तरं सं मुल्यामुलींचा प्रॉब्लेम आहे ना आप म्हणजे फ्रीडम म्हणजे कसं माहेरीच आपल्या ना असतं सासरी नाय एवढ फ्रीडम मीळत
नाही नाही असं नाही की सगळीकडे असं आहे
हा क्वचित पणचे काही लोक असतात ना त्यांना नाही ये ना समजत ते
जुन्या मॉडेलच्या त्या आ
हा ते कसं जु हा आमच्याकडे कसे जुनेच आहेत ना हे सगळे सासू सासरे जुने आहेत त्यांच काय नाय इश्यू नाय पण मेन म्हणजे ना माझ्या मिस्टरांनाच आवडत नाही असं
हा फॅन्सी वगैरे राहिलेलं नाही आवडत हा
ना असं आवडत नाही जीन्स पॅन्ट वगैरे घातलेले तरी मी घालते पण त्यांना नाही आवडत सहसा
हम आमच्याईथ अस
तरी इकडे तसं शहर टाईपच आहे असं एवढं का गाव टाईप आहे तर पण इकडे माणसर हातात नसत ते गाऊंडळ टाईपच राहतात जरा
हा का?
हम्म तस आमच्या तिकडे नाही तसं आमच्या तिक इकडे नाही आमच्या तिकडे राहतात पौश हा.. दहा मिनट झाली
हा ते मी करते ना मी एक पाच मिनिटांनी करू का
हा ठीक हाय
हा मी इथ बाळाला पाजून बाहेर पाठवते मग मी करते
हो ठीक आहे बाई
बाय.